हा आहे निवांत तु
बरी आहेस ना? मी छान आहे बघ, माजेत आहे आणि काय काय अजून मग, विशेष का
घाऱ्या, घाऱ्या, केलेल्या ब
घाऱ्या केलीस व्हय, कशी केलीस.
मस्त झालं, मऊ मऊ
हो मऊ झाल्या, युट्यूबर बघून केली काय?
युट्यूबला नाही बघितल्या, एकट्याने सांगितलेलं तश केल्या. आईन आईन सांगितलेली ग, आईन केलता.
आईन सांगितल्या, आईची रेसिपी काय चांगलीच असणार. मग पिकलेला मिळाला काय हे
पिकलेला भोपळा मिळाला कि.
ह सांगे जरा रेसिपी, आम्ही पण करून बघतो.
पाव किलो बरोबर, म्हणजे एकच फोड आणलेली पाव किलो होता बरोबर. हा भोपळा बरोबर, आणखी हम्, त्यात बरोबर
ह
एक वाटी गूळ लागला.
म्हणजे ते पाकट एक दिवस निघला क तच निघ म
नाही नाही ते साली सकटच, कीस वगैरे काय नाही. कीस नाही काढला, डायरेक्ट उकडून घेतला.
उकळले चचके ना
हा डायरेक्ट उकडवून घेतला, आणि अ त्या जो निघाला ना पलप, म्हणजे तो तयारच पाव केजी आता ऑलरेडी भोपळा सालीचकट
हम्म.
काय ब नंतर त्या त्यांनी एक वाटी गुळ टाक घातला आणि दोन ते आठ हा आडीच वाट्या हे बसल्या, म्हणजे गुळ आधी ते गरम गरम अस ना
त्यागर वा
हा त्यातच घातलं ते, साल काढून.
वळ त्या
हा त्यातच तसाच विरगळवला तो. त्यातच वेलची पूड घातली.
हम् हम् ह
दोन चमचे दोन तीन चमचे हे घातलं काय अ तांदळाचं पीठ घातलं
हा हा पुरपुरी काय नाु
ड घातली वेलची पडली खसखस घातली
हम्म
ळलं
हम.
हा सगळं त्या घातलं, आणि थोड वेळ म्हणजे जास् तोपर्यंत
म्ह
गोळ वगळ तु गव्हाच्या पीठात चालून घ गव्हाचं पीठ आणि चांगेतल्यावर घातलं त्यात मिडी घातलं ह
बसवडपीठली
अडीच अडीच वाटी बसलं ब बरोबर
ह
अडीच वाटी पीठ बसलं त्यातबरोबर
हॅलो आवाज कायत वेगळा लागला ऐकू
हा बोलते
नाही अडीच वाटी पीठ बरोबर बसलं त्याच्यात हा
हा
हा आणि असं मऊसर गोळा झाला हा मस गोळा झाला जरास तेलाचा हात लावला तुपाचा हात आणि लगेचच ब करून ना आपलं पूर्णाच मशीन असत ह्याच पूर्णाच म्हणते ना कपड्याचं मशीन
ह
त्यावर प्लॅस्टिक लावलं वर खाली हा त्यात त्यातच केलं ते आणि लगेच तळून घेतलं छान झाला अगदी फुगलेत व्यवस्थित हा मऊ पण राहिला कुरकुरीत हा होय कुरकुरीत झालंत
बरं झाले त पाठेवून द्या मला पाटव द्या मला
नाही खरोखरच छान झाले एक डबा दोंड बेरंेली
कसावर
येतच आता खायला लागलं मला तेच एक डबा संपला आता अजून एक डबा आहे तो संपलावर बघे अ एकदा.
ह थोडं कराय का या दिवसात खाल्लेलं चांगलं पण नसते ते.
हा
आणि काय करणार सध्यात का काय जेवनाचा वे-
आ संध्याकाळी मेथीची भाजी निवडा लागले. मेथीची भाजी भाकरी. अं हे
तुमच्या भीकीच्या बाज असतील ते सांग बघ जरा वगैरे करतो आम्ही जरा.
हम कांदा चिरून घ्यायचा
हां
अ मिरची चिरून घ्यायची
हा शिरूनच घ्यायचे घ्यायचे असतात नाही
मिरची नाहीचेचत नाही अ चेचल्यावर त्याची टेस्ट वेगळी य त्या अ ललेलेची त्याच्या फोडणीचा वा फोडणीत वास येतो वेगळा त्याचा आणि त्याचा वास वेगळा य, हा आणि फोडणीत पहिला जिरे टाकायचे. मोरी नाही टाकायची जिरे टाकायचे. जिरे तेलात हा.
आणि मग. च च च
ते कांदागलेली.
हा जेऱ्या नंतर गेरीचे टाकायचे
हा मिरचीनी कांदा
हा ह
हा आणि लसण टाकायच्या नंतर कांदा परतून झाल्यावर शेवटी
हा कारण तुलाय
लसूण झा हा आणि खूप
जास्त ते वा्हाय खप
टाकायच हा आणि त्यानंतर मग अ आपण डाळ भिजव घातलेली आहे सर थोडा
हा कस कस
ते आपण धुऊन तर घ्यायची विज नाही टाकली तरी चाल्या हा धुन घ्यायची आणि टाकायची आधी दहाळ टाकायची जरा पाण्या अर्धी वाटी पाण्यात आणि मग मेथी जरा अशी कुसकरून टाकायची हाताानच कुसकरली चालत चिरली तरी चालते
आ ह
ह् आणि जरा असं मीठ आणि जरा अस गोल आह
तुळ पण टा-
जरा गुळ टाकायचा.
लड
कडवट पण नाही नाही मिरची घातलेली असत ना आपण मिरची एक एक्स्ट्राच टाकायची म्ह जे तिखट आणि कडवटपणा दोन्ही पण मोरत गोळात हम्म आणि भाजीची टेस्टच छान य खाऊ वाटत भाजी जास्त हम्म आ हॅलो
मो टाते सरी म्ह
हा तेच मी टाकते की म्हणूनच तुमची रेसिपी सांगाल
ते भाशीच करतोय आम्ही फक्त गल टाकत नाही
गुळ टाकण आहे का
हा तेच म्हटलं जरा विचार्या कसं असते प्र्य ते का वेगवेगळं असते काही म्हणून म चालायचंच पणच पण जरा वेग आपल्याला पण जरा स् पकाातना छान वातेन
की मिरची ती भाजीला कि असं एकसारखं होतय दिसत नाही त्याची टेस्ट वेगळी येत आणि चिरून टाकलेल्या मिरचीचे मिर्ची मिर्चीी
हा च च च
केच टाकलेली त्याच टेस्ट वेगळ येत फोडणीत. आणि आपण डायरेक्ट अस फोडणी टाकतो हा ह्याची टेस्ट वगर. पोह्याचे ज तडक्यासारखेेत तस येते ही टेस्ट
सा बघायला खच मी ते छ छ बला
एक एक्स्ट्राच टाकायची म्हणजे भाकरीला पण आपण वा भाकरीवरच खातोय ती भाजी जरा तिखट मीठ गोड असं होत्या भाजी छान होत्या
होय कळवटक्या लागत नाही आमची
लागत नाही पण तो मेथीचा गुण असतोय
गोलाात अस येतो
हा मग तो त्यात सगळ्यात मिक्स होऊन एक वेगळं तयार होते ते
हा सकाळी आता येते
हा त्याची चव वेगळी हो त्या्या असं होत
आणि क काय कर
आमटी डाळीचीच
जााडी अे हा हॅलो
आमटी डाळीचीच लागते
डाळीचीच आवड त्या तुमच्यातू दुसरी चालतच नाही काय
आधी तर मुगाची अस डाळीच दुसरी म हा कधितर. ते मग एकच हा आमचच नाही ते एकच चालतय मग.
एकू लाल टिकीट पण.
आ
एक एक जण माे म्हण
हा
लाल तिखट पण वापरतात
हो होय विर झाळा
ब
शेपूची आमटी करतात आमतत कधीतून
शिपूचे आमटी आं उघ्र वाढत नाही कात हॅलो हॅलो हॅलो हॅलो तुमचा आवाजच येईना झाला. उघर लागत नाही काय ना मे म शेपूची भाजी.
खर